पण आवाज
हा आता येतोय बघ.
हम् हम्म, आहो कार्याचं नाही का ते नवीन टाक चालेले आता.
हाओ का?
मला मागचे मई बाकी होते ना.
मग मी ते केलीच नाही कॉलचे, मी आता नवीन टाक्स घेतले ना नवीन आले समोरचे आता.
हा म्हणजे तारीख आल नाही, मेसेज पाहिले न मी.
सव्वीस तारखेपर्यंतच कंप्लीट, सव्वीस तारखे नाही.
टीम बाहेर आहे काय?
हवं का.
हम्,
ते ग ते हेच केलं का वीवोच कटरशिप च.
डिलेट झालं.
कस काय? ओ
झालं का नाही म मी त्याला रिफ्रेश करायला गेले ते सुद्धा होत नव्हतं, मी म्हटलं सेव करून ते रिफ्रेश करावं. ती गेले डिलीट होउन सगळं, बोलली मला.
अरे राम, माझ बी तसं झालं काय नू बाई मग?
आणि मला आता परत सगळं, हा
माझं ना ते येतचं नाही आता. नाही ना माझा आता येतचं नाही ते दाखवतच नाही.
माझ येत नाहीये ते, माझे पैशे दाखवते मला तर डबल घट होती सध म डबल घे
कठीन काम झालं बाई हे.
आं,
होत पण नाही ते पटकन.
हा ना ते मला दाखवतच नाही मी काल दवखान्यात गेले ते ना. तशेच ऑफिसला गेले होते, म्हटलं जोशी सराला वाटलं म माला वाटलं जोशी सर करुन देतील. पण त्या ते रेंज चा प्रॉब्लेम होता ना मंग ते म्हणे ताई फक्त रेंजचा प्रॉब्लेम दाखवतोय म्हणून.
हो, हो, हुं. नाही इथं गावा पाशी झाली का, दोन मिनिट झाली?
आ,
दोन मिनिटाच झाली, दोन मिनिटं?
आ, तुम्ही दोन दोन मिनिटचच घेऊ राहिला का आता? आम्ही तर दहा- दहा मिनिटांची घेतली.
बाबो एक दोन मिनिटांचे ये की
बरं चालंन मग झाले.
हो बरं मग भरल्यानंतर कसं काय भरलं सांग मला.
हां, हां चालंल हा.
डबल केला तर चालत एक जणीला परत?
मी एक- एक जणीला एकदाच केला होता. आता करून बघा नी वाटल्यास मग, तुम्ही करा वाटल्यास मला.